हॅलो हा नमस्कार मॅडम बोला!
आपल्याला कार्य ॲप च्या टास्क बद्दल थोडं बोलणार हे.
हो, बोला मॅडम
तुम्हाला आपले सण मराठी सणांविषयी चर्चा करणार आहे.
हा चालेल बोला
तर मॅडम आपण मराठी सन सासरे करतो.
हो.
पहिला सण म्हणजे जसा मराठी महिन्यातला पहिला सण गुढीपाडवा आहे. तो आपला चैत्र महिन्यामध्ये येतो आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो, घरोघरी हा साजरा केला जातो गुढीपाडवा. पण गुढीपाडव्याच्या दिवशी, काही गोड धोड करून गुढीला नैवेद्य दाखवतो किंवा आपण घराच्या बाहेर गुढी उभारतो.
हो.
अ! बांबूच्या टोकाला. काही वस्त्र लावतो, साडी किंवा काही वस्त्र काही पाणे असतात, आपल्या लिंबाची कडू लिंबाची आपण परत हार लावतो. परत ते साखरीच्या गाठी येतात बघा. ते आपण ते बांधून त्यावर
हो!
एक आनंदाचा सण असत कारण आपला मरा नव वर्षाचा सण असतो ना तो नूतन वर्षाचा सण असतो मराठी. त्यात मग असंच की बा त्यांचं महत्त्व कि असं की प्रभू राम चंद्रांनी रावणाचा वध केला होता.
हम.
चौदा वर्षाचा वनवास करून रावणाने रावणाचा वध केला होता, हो बरोबर आणि त्या अयोध्यामध्ये अ परत आले होते. आणि तोच सा हा असतो दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो.
हो मॅडम. आणि अ आणि मॅडम आप हा आणि त्याच्यावर आपण जे जे साहित्य घेतो असतो पूजे साठी त्या प्रत्येकी एका साहित्याचे महत्त्व आहे जसं आप त्याच्या वर जो तांब्या आहे तो असा उलटा लावतो. आणि गुढी कशी ही सकाळीच उभारायची असते तर मग त्या, त्या दिवशी चा जो सूर्यप्रकाश आहे. तो आपल्या चेहऱ्यावर येणं खूप आवश्यक असतो म्हणून त्या तांब्याच्या ताांब्यामध्ये कस असते. अ जास्त सूर्याच जे ऊर्जा आहे. ती चांगल्या प्रकारची आपल्यामध्ये आकर्षित म्हणजे होऊन ते शोषण करून आपल्याला ते चांगली ऊर्जा त्या माध्यमातून मिळते. म्हणून मग ते तांबा लावण्याचं त्याच्यावर महत्त्व आहे. हे ना तसेच आपण त्याला गाठी आणि कडुनिंब बांधतो. ते पण हा आता गुढीपाडवा हा चैत्र महिन्यामध्ये येत असतो. चैत्र महिनामध्ये म्हणजे सगळ्या झाडांना वगैरे सगळ्यांना नवी पालवी फुटलेली असे.
पालवी फुटती बरोबरं.
हा नवीनतेचा सण. मग आपण नवीन जीवन त्या सणापासून मराठी लोक सुरू करतात.
सरू आणि घरोघरी अस सण साजरा केला जातो आपल्याला घरोघरी सकाळी
आणि गाठी जी आहे. तीचच प्रतीक म्हणून खा खाण्याला देतात का बा नवीन जीवनाचा वर्षा जे चालू झालेलं आहे तर आपल्याला जे अनुभव आहे कडू गोड दोन्ही
कडू कडू दोघे येतात बरोबर. आणि प्रत्येक अ आपल्या म्हणजे आपण जसं घरात अ काही गोड करतो जस की पुरणपोळी वगैरे करतो. ते गोड आपण गुढीला नैवदय दाखवतो अनं प्रत्येक घरा घरामध्ये ती गुढी उभारली जाते. आणि प्रत्येक घरांमध्येच आनंद आणि उत्साहाने साजरा करतात गुढीपाडवा. तसेच आपली दिवाळी पण. आता दिवाळी म्हणली की सर्वच लहान मोठ्यांचा सर्व आवडतीचा- सण असतो. दिवाळीमध्ये पण ते लग लगोलग सहा किंवा सात किती असतात ते सन येतात.
हम्म.
ते शिवाय एकासोबत आपण म्हणतो ना. किल्या सोबत. वासरू सोबत.
हो
काही आपण गाय पूजा केली जाते बरोबर आणि तो आपला. हो वसूबारस म्हणतात आणि तो आपला या हिंदू संस्कृतीचा आपली गो-माताच मानली मानतो ना आपण तिला
हो
आपण ते त्या दिवशी बी पुरणाचा नैवेद्य गायीला आपण दाखवतो.
हो आणि दिवाळी ह्या सणाची सुरुवात सुद्धा वसुबारस पासून होते. ह हा आणि वसुबारस म्हणजे वसू म्हणजे गाय तर गायमध्ये पूर्ण तेहत्तीस कोटी देवतांच स्थान आहे. म्हणून सुरुवातीपासूनच सगळ्या म्हणजे सुरुवातच त्याच्यापासून होते आपली.
त्यानंतर म्हणता येतो
हो
हा दिवाळीचा तर. पहिला अत्यंत शुभ दिवस मानला जातो. धनोत्रयदवशी त्या दिवस आपण धनाची पूजा करतो.
हो
भगवान माता लक्ष्मी कुबेर यांची आपण पूजा करतो. किंवा आपल्या आरोग्याची पूजा या तुम दिवशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची हो धन्वंतरी देवाची पूजा करून आरो
आरोग्यासाठी आपण परिवाराच्या करत असतो.
हो आणि खरेदी आपण काय करतो सोने, चांदी झाडू काही नवीन वस्तू आपण खरेदीच कर त्या दिवशी शुभ मानले जाते कि आपण या वस्तू खरेदी केली की शुभ असते बुवा असं
हो
आपल्याला ते आपण खरेदी केल्यानंतर आपल्याला सुख समृद्धी पण येते. त्या दिवशी आपण आपल्या तिजोरीचा किंवा हिशोब करतो आपण तेव्हा यांचीच मी पूजा करतो, काही वस्तू असतात आता जसं की अ दुकानी दुकानात एखादा व्यापारी त्याची सर्व साहित्याची पूजा करतो ज स की वजनकाटा असो, काही माप असो तेही तेंचे धनच असत ना. खरच हो ते खरंच आहे लस्सी प्यायची. आणि मग त्यानंतर आपली असते दिवाळी. प्रतिपदा. त्या दिवशी कोणी फटाके फोडतात काही आपण फराळाच केलेलं असतं. आपली आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून आपली दिवाळीची तयारी सुरू होऊन जाते बायका लगेच फराळाच तयार करतात काही गोड धोड कोणा चिवडा, लाडू करंज्या, वगैरे हे आधीच सुरुवात करून देतात करण्याची म्हणजे महिना अशी महिन्याआधी आपली दिवाळी सुरू होऊन जाते. लहान मुलांना लहान मुलं त अशी वाट बघतात की कधी दिवाळी
हो बरोबर आहे.
वाट बघत अस सहा जण महिने आपल्याला दिवाळीची वाट बघावी लागते. हे लहान मुलंच नाही मोठे मोठे असे तर लहनांपर्यंत सर्वच जण दिवाळीची वाट बघतात. कारण हा एवढा एन्जॉयमेंटचाच दिवस असतो हा दिवाळी म्हणत का
हो सगळ्याच्या भेटीगाठी त्या तेव्हा होतात त्या निमित्ताने का होईना शहरामध्ये गेलेले घरी येतात गा वामध्ये.
हो त्या दिवशी एकत्र सर्व कुटुंब जमत परत मग अजून आपण दारात रांगोळी किंवा त्या दिवशी आपण दिवे लावतो देवाजवळ बाहेर घराला सजवलं जात घराची सगळी रांग रंगोळी केली जाते व्यवस्थित घरात आस स्वच्छता सर्व ठेवलं जात. फटाके फोडले जातात.
पण तुम्हाला वाटत नाही का मॅडम आता आजकाल दिवाळीचं थोडं महत्व कमी झालेलं आहे आ आधीच जी उत्सुकता होती ती आत
बरोबर कारण आता प्रत्येक जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी होऊन गेलं म्हणून ते सणांकडे थोडस दुर्लक्ष केलं जातय आता जसं सणाच्या दिवशी येता काहींना सुट्टी असते काही कामा काम अस तात काही ना काही ना काही जमतच नाही यायला गावाकडे
हो आणि आ ता मॅडम आधीसारखी सुट्टी सुद्धा मिळत नाही ऑफिस असो की शाळा असो आधी पंधरा ते वीस दिवस दिवाळीची सुद्धा मुलांना शाळेला सुट्टी असायची आता फक्त. आठ दिवस सुट्टी मिळते आणि त्या आठ दिवसामध्ये एवढी गर्दी असते. की कुठे कोणी जायचं आणि यायचं हा पण एक प्रश्न होते ट्रॅव्हलिंग साठी.
हो आणि मग त्यानंतर. आपली भाऊभीज बहीण भावाची भाऊभीज त्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. आणि भाऊ आपल्याला काही पैसे किंवा असं काही गिफ्ट वगैरे भेटवस्तू तो आपल्याला देतो.
होत.
बहीण भावाला काही गोड दोड खऊ घालतील.
बरोबर आहे.
त्या दिवशी खूप आपलं जस रक्षाबंधनचा दिवस साजरा करतो तसच ह दिवस पण आपण साजरा करतो.
हो.
सण दिवाळी म्हणला कि हा खूप उत्साहाचा सण आहे. बरोबर ना मॅडम.
हो अगदी बरोबर मॅडम छान माहिती सांगत आहे तुम्ही् तुम्ही. सांगितलेली माहिती आवडली मला. फक्त एवढंच असं वाटत की आधी सारखे एवढे आता अ म्हणजे फटाके फटाके जरी म्हटले ना तर खूप जास्त केमिकल युक्त फटाके तयार होत आहे आता ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि अजून. काय होते ना प्रदूषण भरपूर होत ऑलरेडी झाडाची संख्या झाडांची एवढी संख्या कमी झालेली आहे. तर ते मग हवा शुद्ध हवा मिळत नाही मग त्याच्यामुळे कसं अ थोडं मग फटाके फोडायला पण आता आजकाल जरा हे वाटत. की नाही फोडायला पाहिजे बा लहान मुलांनी फोडली ते ठीक आहे. मोठे मोठे फटाके मग आपण फोडायच टाळतोच.
बरोबर. चालेल मॅडम मग चालेल मॅडम ले हो.
ठीक आहे.
हो.